हॅलो
चार बैल होते का
पाच जसे काय मी पाच मोडले
हं
झाले चार पाच
हा पाचवा असल ना
हा
ह क बला
काय करू राहिली.
म्हणजे आता एवढे वगळले याच्यामधून पण बाकीचे वगळणार आहे.
हा
आमचा नंबर नाही पण व्यवसायात त्याच्या
काय माहिती बाई म्हणजे अच्छा नवऱ्याच्या गा नाववरती मग केवायसी करायला नवऱ्याच पण आधार कार्ड लागतंय ना
हु
मग त्याच्यामधून लगेच कळतना नवऱ्याची ऑनलाईन माहिती लगेच समजती त्यांना
हा हे मला म्हणे जाऊन तुझ्या लाडके बहिणीचे पैसे बंद नाही होणार तुझा नवरा गरीब ऐ
हम्म--हु
बाकी--ही ही
हम्म बाकी काही नाही असं झालं तर लई बरं होईल म्हणा
हा ना आजून तर काय चावळालत्या तुम्ही
हा ना मग आता वकारी आली तर सुपारीला नाही आमच्याकड काय सांगते.
हा ना
मग
चालायचच काही दिवस अशे काही दिवस तशे
हा हां
मग आम्ही पण गरीबच आहे ना
सगळेच गरीब आहे पण त्यांनी असं नव्हतं करायला लागत का आधी दिले आणि डायरेक्ट बंद
हा ना म तेच ना आशा राहती प्रत्येकाला आणि काही काही अशा खूप बाया आहे का त्यांना खूप गरज आहे पैशांची त्यांचे बंधन झाले. आणि ज्यांना गरज नाही त्यांचे पैसे चाले आहे असं पण झालंय.
मग बर त्यानी असं पण ठरवलं ना पळत म म्हणे एका घरातून दोन लाभार्थी नकोय.
दोड नकोय.
दोन नकोय एकाच व्यक्ती ती ला भेटणार मग म्हटलं आपण मग मत देताना विचार करायचा एकाच व्यक्तीला एवढे मत कुढं द्यायचे मग
पहिला असं होतं ना एका घरातून तीन व्यक्तींना नाही भेटणार असं
नाही मी आता त्या दिवशी युट्यूबला पाहिले ना तर म्हणे एका घरातून दोन लाभार्थी नकोय परत ज्या महिलांनी वडिलांच्या नावावरती केलेल आहे ना फॉर्म भरलेला त्यांच पण बाद होणार आहे काही महिलांच्या नावा खाली पुरुषांनी भरलेले त्यांच पण बाद होणार आहे.
हा
हां ह
काहींनी केवायसी च केलेली नाहीये त्या बाध आहे म्हणे
अरे यार
जावो काही म आता काय करणारे आप आणि तरी पण होत नाही नशिबात असल तर तर भेटल मग काय नशिबात राहत ते भेटत नाही तर जातय.
हम्म
तिकडे मम्मी पप्पांचं काय चाललं
तिकडं काही नाही आता वावरातले कामच
नवर काय करताय
अ आता सोयाबीन करायले मका करायले. कोबी लावायचे कांदे लावायचे त्या वावर ताग करून द्यायले.
हम्म सगळी ठोक पिक राहतात मग काय डोक्याला ताण नाही.
हा आणि भुईमुग आणि झेंडू लावायचा आ.
हम्म हम्म झेंडूचं होत होतना दसऱ्यापर्यंत झेंडू चालू झाला पाहिजे.
हा मग ते बरोबर ह्या सीझन ला लावावा लागतो तो पर्यंत बरोबर चालू होऊन जातो.
हम्म आता लावला का मग बरोबर दसऱ्यापर्यंत चालू होतो तवाच खंर मार्केट राहत दिवाळीच्या वेळेस नाही एवढं भेटत
नाही तेव्हा नाही कमी कमी राहतो तेव्हा झेंडू खूप राहतो मग तिकडं
हम्म दसऱ्यापर्यंत मग लागत्या ना तेव्हा जाळया भेटती नाही आपल्याला
हा
मम्मी ची तब्येत बरी आहे ना?
हां सगळे बर आहे तिकड.
तुझ्या भावाच्या लग्नाला किती वर्ष वर्ष झालं असेल ना दोन.
चुलत भावाचा होता.
हा काय मला वाटंल तुझ्या स ख्या भावाच लग्न झालं.
नाही नाही चुलत भावाचं लग्न होत. सख्ख्या भावाचं बाकी आहे अजून.
अजून त्याच वय नसेल?
त्याला तेवीस रनिंग आता, करायला लागेल सुरुवात पहायला हळूहळू. जमसतोवर तीन चार वर्ष निघून जातात.
हम्म त्याला काय जमायचं म्हटलं ते रात्रीतून जमत आहे
हा नाहीतर मग लय वर्ष लागताय
हा मग लईच वर्ष लागत अस होते. नशिबाच्यावर ते रेशीम गाठी जुळलं राहू दे आपण नाही किती हा म्हणा नाही म्हणा देवाने गाठी जुळवूनच ठेवल्यात हम्म.
चुलत भावाच लग्न झालं ना त्याचं वय भरपू पुर एकोणतीस तीस म्हणजे तो चौऱ्याणच आहे मग त्याचा वस एवढच वय असेल.
बत्तीस.
हा खूप वर्षाच्या सात आठ वर्षापासून त्याला पोरगी पाहत होते. घरी खूप चांगलं आहे पण तिघं जण भाऊ एकत्र कुटुंब आल
हम्म हम्म.
आणि शक्यतो हम्म नव्वद टक्के पोरी एकत्रमध्ये नांदायला नाही म्हणत्या आणि
ते जॉईंट फॅमिलीमध्ये काम सगळी वाटून जात.
वाटून जातात तेच ना. आणि घरी या तो रोज जेसीब ज घरी दोन जेसीबी पिकअप ट्रॅक्ट सगळ घरीचे नाही ते.
आणि एक ठिकाणी एक गावातल्याच दोन तीन जणांनी दोन तीन स स्थळांना काय सांगितलं होतं म्हणे त्यांनी ते जे सी बी म्हणे भाड्यान आणिले म्हणे लग्न होस तोवर वापरायला.
लोक काय भाऊ बंद असेच राहते आम्हाला नाही कस सांगितलं होतं अमोल भाऊच्या लग्नाला कोणी तरी म्हणे का ते राह्याच ते भाड्या नाही राहत्या म्हणते स्वतःच घर नाही म्हणे.
तेच ना म्हटलं बाई काही लोक त्यांनी म्हणजे इतक्या गरीबीतून त्याने दिवस काढले मिरची भाकरी दिवस काढले त्यानी ते जे सी बी घेतलं, बंगला बांधला आणि लोक पाहिले ना म्हटलं काय म्हणते.
हा बरं आपले टमाटे कशी निघती लोकांना होते त्यांना उतपन्न निघत नाही म्हणे गाळ प्याराय नुसत म्हणे. जमिनी पण म्हणजे किती लोक
मग पक्के नालायक लोक राहते त्यांना म्हणजा कोणाची प्रगती सहन नाही होत.
सहन नाही होत खरं कोणाला पुढे जाऊ देते नाय
हा मला त्याच्यावरन अस वाटतं त्याच्याकडे एवढं असून लोक क त्याला असं म्हणायच तवा आपल्या भावाकडलं लग्ना जमायला किती दिवस लागतील.
अस वाटत ना मग.
त्यांची शेतीच असेल ना
हा सगळ शेतीच आहे.
हम्म हम्म.
हम्म तो अकॅडमीत जातो बा पोलीस भरतीच्या पण मग तो कधी होतो, काय होतं काय सांगता येईल बरोबर नाही मग आता तर कॉम्पिटिशन खूप वाढलीये
हम्म.
आणि शिवाय शेती करून भरती करायची म्हटल्या थोडं अवघड जात हां.
एकटंच आहे ना.
हा एकटच आहे.
एकट असलेवले जमीदारी वाढत राात तुम्ही हापास तुम्ही काय काम तुम्ही लोकांच्या घरी गेले.
हा ते त आहेच.
बिचारायला एकट्यालाच एवढं हँडल करायं पाग बहिणींच पैसे आई बाप
अग बहिणीया ते ब नाही आमच्यागरी.
त्यावर.
ती म्हणजे पहिल्यापासून चुलता चुलतीच्या ख्याच्यावरच होती म्हणजे आम्ही सख्या दोनबैने हा तिसरा. आणि पहिले आयच्या तीघेलाणी ह. तर पहिल्या मधले आता दोघी जण येत्या जाते आमच्या पच राहत पण एके न तिचा मेंदू म्हणजे स्वतःचा नाही त चुलता चुली जसं सांगाल तश वागत मगज आपल्याला काही घेणार नाही म्हणजे ती. चुलता चुलती का आई बाप समजते असं म्हटलं तर चला
हा जशी त्याचा प्रश्न हा.
म काय.
पण म माझं काय म्हणणं आई बाप तरी कळायला पाहिजे बरोबर आहे त्यानी.
हा मग.
शेवटी ज आईता जाऊ द्या आईत सावताराचे पण मग बाप.
बाग त होता ना.
पध्या सोडून आम्ही सा उतराायचे पण मग बापता आहे ना सगका
म आता माझ्या सगळ्यात मोठी हात्या ना. ती पण पग पहिला तर याची हे माझ मागे नाणीं ते आहे ना.
हा हां.
ह्या दुसऱ्या आयचे आहे पण मग त्यांच्या जाणवत सुद्धा नाही काही हासावत नाही म्हणून.
हा हा आताच आमच्या चौघींमध्येध पण नाही जाण फक्त तेी एकटेच बाजूला पडते.
आता मग आल्या ना ना त्या आता पहिले म्हणायच अक्काला बोलो अक्काला बोलो आकाली का मग ताराकत येणार असते तुम्हाला सांा ब कमी येल त्या्या पूरी नव्या भेटायला चालू चालू क्हाय ना पण भेटायला या.
ह असाच पाहिजे उलट ते नाही ति चलेच अवघडे आहे.
आम्हाला तर किती दिवस माहिती नव्हत आता आमच्या लग्नाची वेळेस आम्हाला माहिती झालं का त्या चुलत हे म मत.
अरे बाबरे तेच काहीच कळ सुद्धा येत नाही ना मग. तसं इच आहे आमच्यामध्येध्ये तसं आहे. ण जात तिथं कोणी काही मानावर घेत नाही तिथं येत जात तिथंही नाही का.
हम् मग काय.
हम्म.
अजून जेवण करायला नाही बसले का.
घरी मी एकट्याच आहे हा. परत सगळे असल्यावररती पण बोलता नाही येत.
हम्म.
तो प्रॉब्लेम बरत.
अस सं
बर आमची बसली जेवायला हाव जेते म्हटले थांबा आले पाच दहा मिनिटं आता.
झाला आता. एकच मिनिटात राहिलाय तेवढा झाला का. मग जा जेवायला. ह जेवण झाल्यावरती. पण मग तुम्हाला गप्पा मारायला अस काही नाही म उद्या करल वाटलंसत मी कॉल मग.
हा चला. आता मी फ्रीचे. उद्या फ्री परवा परवा पण दुपारपर्यंत फ्रीचे म.
बरं चालेल चालेल.
मी त पहिले पण असं म्हणजे, याचं केलेलंय ना.
हम्म हम्म.
तर हे पोरं मला ओरडायचे ना. काही बसते उद्योग करीत. मी गोदडीत तोंड घालून. हळू हळू बोलायचे ते. म्हणजे रेकॉर्डच होतं ना ते.
हा हा. म्हणजे न तर रेकॉर्ड च काय राहत नेमक.
रेकडिंगचं म्हणजे, जस जस वाक्य दिलेलंय ना.
हम्म.
तसच बोलायचं होत. हम्म परत मग ते जनरल नॉलेजचे प्रश्न विचारेल होते. त्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. असे टास्क होत्या पहिले.
ह ह. तुम्हाला किती भेटले आत्तापर्यंत. काढले का तुम्ही काही.
हा खातेव आले होते माहे. पहिलेच आले होते दोन हजार.
हा का? ह, ह.
त्याच्यानंतर मग माझ्या तिकडे रेंज, मी म्हणते रेंजस नाही राहत ना. ते टासच मी ओपन नाही केल्या.
हा ते मध्ये सगळे एकखटी पडले.
म सर्व एकखटी आले. त्या टास्क म मला. म त्यांनी हो हे, फोन अ फ्रेंडचे पूर्ण केल्याशिवाय. पुढच्या नाही येतीय आता.
हा, तेच तर.
म्हटलं आता. हे पूर्ण करून घेऊ. करु आता. तिकडे आले का मग यांच्या फोनवरून माझ्या फोनला करून घेईल. म्हणजे यांचे पण कॉल पूर्ण करून घेऊ मग.
हा मग काय. ते पण येऊन जातील. ते पर म सोमवारच्या आदीच करून घ्या. नाही त परत
हा. नाही चार माझ्या या्याच्यात करून घेईल ना म मी.
हम्म.
ठीके चालेल.
चालेल. हो हो घ्या जेवण करून. काही नाही.
हो हो चालेल चल बाय.